हॅलो आवाज येतो ताई, हो हो येतोय. नमस्कार!
नमस्कार! काय म्हणताय मग? काय करता तुम्ही?
हौस वाईफ आहे आणि प्लस म्हणजे गावात राहतो ना आम्ही शेती वगैरे सगळीच असत कट हो.
स्वतः
हो, आमची शेती आहे ना. म्हणजे द्राक्षीबाग वगैरे डाळींबच तर मग जायला लागत.
हा हा आवड आणखीन कसली दुसरी?
दुसरी आवड म्हणजे अस चित्रकलेची वगैरे आवड आहे आणि रेसिपी नवीन नवीन रेसिपी ट्राय करायची आवड आहे बट जसा वेळ भेटेल तस. कारण की फॅमिली पण मोठी आहे. हो फॅमिली मोठी आहे, जॉईंट फॅमिली आहे. शेतीची कामे असता मंग जसा वेळ भेटेल तस.
हो का आताच्या काळात जॉईंट फॅमिली म्हणजे चांगलं आहे, तेच ना.
हो नाही, आम्ही म्हणजे असे नाही आमच्या इकडे म्हणजे आहे भरपूर जणांची जॉईंट फॅमिली आहे अजून. हो हम्म गावामध्ये आणि सिटीचा थोड बदल पडतो ना
हम्म, आत्ताच्या हेच्यामध्ये हम दो, हमारे दो. तेवढ्याच हो, जॉईंट फॅमिली म्हटलं की जरा बरं वाटत.
आणि जॉईंट फॅमिली म्हटलं की मेंबर वगैरे जास्त भरपूर राहता मग वेळच निघून जातो टेन्शन वगैरे नाही राहत.
कामे वाटलं जातं ना सगळ्या गोष्टी.
हो कामही वाटल्या जात आणि
ब
हे पण होत ना म्हणजे बोलणं वगैरे कोणी असं टेन्शनमध्ये नाही राहत तसं सेप्पररेट फॅमिली म्हटलं का मग ते थोडस एक जरी टेन्शन मध्ये असला दुसरा बी सांगणार तस टाइम हे करणार कोणी नाही राहत त्या वेळेला तस.
काही जरी झालं तरी स्वतः करावंच लागत उठून ते काम. तस जॉईंट फॅमिलीमध्ये कधी जर आपल्याला वाट तर तर थांबतो माणूस म्हणे का दुसऱ्या करतो ते काम
हो दुसरा करून पण घेतो सहकार्य करता कोणी म्हणजे असं का काही विषयाच विचारत असेल तरी मग ते असं थोडा वेळ सगळे एकत्र आल्यावर बोलताना ते विसरून जाता की नाही आपल्याला काही टेन्शन होतं. आपण याचा विचार करत होतो. माइंड फ्रेश होऊ जात
ह, रसिपी कुठल्या करा कुठली? कुठली ट्राय केली रेसिपी तुम्ही आत्ता नवीन?
रेसिपी म्हणजे अस लय विशेष नाही केलेलं काही. आवड आहे.
एखाद्याची माहिती सांगा बरं मला जरा? ह,
सध्या तर आता पाडव्याच्या वेस पुरमपोळी वगैरे तेच केलं म्हणजे आमच्याकडे मांडे बोलता बघा ते वे खानदेश साईट तर हो खापरेवर
आणि कोपऱ्यावरती का असे हातावर हे करून
आ ते हातावर घेऊन.
ते जमतात तुम्हाले कराले. हो बघून माझी मैत्रीण आहे ना एक तिकडची.
हो का, नाही म्हणजे आम्ही त्य त्या साईडचे नाही बट येता बस आमच्या इकडे पण भरपूर करता.
हम्म हम् हम्म,
ह, शिकलेलो आहोत आम्ही मग ह सण वगैरे असला की करतो.
ते बघून लाटायला जमत नाही व्यवस्थित त्या हातावर कशा करतात ते बघताना भारी येत ज हे वाटतं. घेतलं.
हो नाही ते गहू पण वेगळे राहता ना,
हो का कुठला तो बंशिघूये का तो मग.
हो त्याचे दोन तीन प्र कार असता ते वेगळे राहता. आपले जे गहू राहता ना पोळ्यांचे त्याचे नाही जमत मांडे.
हो का, तेच म्हटलं एवढ्या कशा फुटत नाही ना पोळी किती पुरण घालतात रे त्याच्यात.
हो. आणि ते कम म्हणजे अर्धा तास तरी पहिले करून ठेवायला लागतं पीठमळून कणिक भिजून व ठेवायला लागतं.
हम्म,
त्यानंतर मग ते जसं जितकं चांगलं भिस त न ते तसे ते मांडे चांगले तुटत नाही वगैरे हम्म,
आणि भाजायला खापरीवरच भाजता म ते.
हो. चुलीवरती खापरीवरती ठेवून.
हम्म हम्,
छान होता ते.
हो छान लागतात खायला त्या. खायला छान लागतात अगदी.
अहं,
करायला नाही जमत. मैत्रिणी पाशी करायची ती जवळ जास्त ती आता लांब आहे आम्ही एकमेकी पासून.
हो सिटी मध्ये पण भेटता न अस विकत दिल्या जाता वाटत ना ती नाही म्हणजे आम्हाला कधी घ्यायची गरज नाही पडत पण भरपूर बोलता आमच्याकडे पण म्हणजे काय बोलता की तुम्ही असं करा बा त्याचा बिझनेस खूप परवडत वगैरे पण वेळ नाही भेटत. हम्म त्यामुळे मग आम्ही म्हणजे घरचेच खूप काम असत ना ओ शेतीचे.
हम् हम् हम् हम्... शेतीचे काम म्हंटल्यावर नाही. हम....
हो हो तुमची फॅमिली म्हणजे अस
आमची
आम्ही मुली तिघीजणी होत्या माझ्या आणि मुलगा एक आहे सून मुलगा. ते जॉब साठी सध्या बाहेर आहेत. दोघही जॉब करतात ना ते. तेच्यामुळं ते बाहेर असतात दोघेही आणि मुलींची लग्न झाले मग आता आम्ही काय निवांत आहे.
ह निवांत छान वाटत असेल सगळे
हा सगळे एकत्र आता उन्हाळ्यातच येतात हो सगळे येतात ना त्यावेळेला मजा येते. मस्त वाटत घरात. हम्म आणि माझं चाललेलं असत टेलरिंगच वगैरे काम करते. क्लासेस वगैरे असं.. हम्म...
हम्म..
टेलरिंग चालू असतं शेवायाची मशीन होती माझी शेवाया करायच्या पापड वगैरे. ऑर्डर पण घेतो आम्ही बाहेरच्या आता कमी केले जरा ते त्यामुळ
हो एकटीला मग ते खूपच होत असेल ना ऑर्डर वगैरे एकदम.
च छोटसं सूनबाईला मुलगा झालेळा होता जॉबला जायची तेच्यामुळं मग बाळाला बघायला घरी थांबायला लागायचं मला.
हम् हम् हम्म....
तेच्यामुळं मग ते राहून गेले आता काम ते कमी केलेत सगळे.
हम्.
बाकी??
बाकी काही नाही.
तुमचे मिस्टर काय करतात मग??
शेतीच करतो.
हा बरोबर शेतीच काय त शेतामध्ये काय आहे तुमच्या मग??
इथं म्हणजे मेन पीक तरी हे असतं डाळिंब आणि द्राक्षे. कांदे हे जादा तर राहत आमच्या इथे बाकी किरकोळ पिक असतं. किरकोळ पिकं म्हणजे असं मका वगैरे राहता पावसाळ्यात.
हम्म.
मका काढल्यानंतर मग कांदे राहता.
हम्म आता कांदे केलेले आहे का मग??
हो आहे ना कांदे केलेले आहे द्राक्ष बाग खाली झाले म्हणजे झाले आता कुडे झाले हो सीझन झाला. आता डाळिंब चा सीझन चालू होईल आमच्या इकडे.
आता डाळींब आंबे आता चालू होतील ना.
हो.
शेतकऱ्यांचे बारा महिने काही ना काही चालू असतं शेतकऱ्यांच पण
बाराही महिने कंटिन्यू सुट्टी हा विषयच नसतो नोकरीवाल्यांच तरी कसत तर रविवारी रज तरी सुट्टीचा फेक दिवस असतो तस शेतकऱ्यांच काही नसत
शेतीवाल्याना एक दिवस ये नाही सुट्टी घेऊन चालत
हो
आजच उद्यावर पण नाही ठकलता त्यांना वेळच्या वेळ तर झाल पाहिजे सगळ तेव्हा पण एक तर व्यवस्थित
तेच ना आणि आता वातावरणामुळे तर खूपच हलाकीचच शेतकऱ्याच म्हंटल का त्यात पिकांना पण मार्केट नसतं ना एवढ त्यामुळे जास्तच हो दोन दिव दोन तीन दिवस पूर्वी झाला तोच ना
हा आत्ताच घेतो ह्या दोन दिवस त्या भागात झाला का ते कुठे
हो झालाय ना आमच्या इकडे थोड्या कमी प्रमाणात झाला आमच्या शेजारच्या गावांकडे तिकडे गारा गारा झालेला आहे
काही काही ठिकाणी खूप पाऊस झाला गारा पडल्या नुकसान झालंय लो त्या
भरपूर पिकांचे नुकसान होत आहे
हो
आता हेच होतंय खर शेतकऱ्यांचं म्हणजे एवढ हल्ल हल्ल होण्याचे कारणच का अचानक पाऊस येतो वातावरण चेंज होऊन जात मग खर्च जास्त होतो आणि मार्केट भेटत नाही
हो हो पावसाने खराब होतात ना धान्य सगरे खरात झालं की भेटर म त्याला आहे तो बी
कारण की आता का म्हणजे भरपूर शेतकऱ्यांचा कसं गं होू काढणीला आलाय पाऊस झाला की तो सगळं खाली पडून जात
खाली पडून जो ज्वारीच पण तस झाल नाही शेत ते शेत खाली पडले त आलेले काढायला आलेले आत्ता
हो मग ते दणी खराब होऊन जात काळी पडून जात धान्य
हम्म हम्म
तोच प्रकार होतोय सगळीकडे हित शेत ते शेती म्हणजे शेतकऱ्याला खूप चांगल आहे शेती खूप चांगल आहे म्हणजे नोकरीपेक्षा खूप उत्पन्न शेतीमध्ये पण आता सध्या या तीन ते चार वर्षांपासून थोड प्रॉब्लेम होतोय अवेळी पाऊस येण वगैरे त्याच्यामुळेच खराब
पावसाच काय सांगताच येत नाही कधी आता आता खर दिवस नाही तेे पावसाचे तरी पण चालू
हो‌
खर उन्हाळा पाहिजे कडक तर पाऊस चालू झालाय
तेच होत आहे
आज जेवायला काय केल
जेवायला भेंडी ब-म्हणजे आधी स्वयंपाकाला आमच तयारी चालू झाली मी भेंडीच कापते म्हटलंल त्याला दोन्ही पण काम होतील बाकी कोणी भाजी बनवतय कोणी मुलांच्या वगैरे चालू आहे घराला
ह
हो
सगळ्यांचे मुल घर भरलेलं सतत असते भारीच आहे बाबा
मुलं छोटे आहेते आमचे अजून.
हम्म तेच की छोटे आहेत घरात गोंधळ राह तो ना मुलांचा घर भरलेल्या सतत जण अस तं हो दिवसभर काही ना काही चालूच असतो मुलांचं .
हो ते आहे ते तुमच्याकडे आता सध्या नाहीये ना कोणी मंग तुम्हाला असं वाट तर पाहिजे घर भरलेलं अन घर भरलेलं असलं की खूप त्रास देता इतके त्रास देता ना तसं वाटतं दिवसभर शाळेत राहता ना, तेच खूप छान राहतं.
ते आहे दोन्ही माणसाला सहन होत नाही हो.
हो हो.
शांतता पण सहन नाही होत आणि गोंधळ ही सहन नाही होत माणसाला . ओ हो दोन्ही गोष्टींचा त्रास होतो माणसाला.
तेच ना.
हम्म.
मग की तुम्ही पण जॉब वगैरे करत असाल ना मग पहिले?
आं नाही माझस हे ट्रेनिंग वगैरे देणं कामच आहे ते माझं. गव्हर्मेंटचे ट्रेनिंग . करून अशी क्लासेस कपडे शिवायचे, फॅशन डिझाईनिंग वगैरे झालेलं आहे माझं.
छान आहे.
हम्म त्याच्यामध्ये सगळं शिलाईची कामं चालायचे, विणकाम माझं क्रोशाचं विणकाम कर ते मी सगळं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
. त्याच्यात आवडे आहे भरपूर, स्वेटर वगैरे बिनाले जातात अशे . त्याच्यात आवड आहे, विणकामामध्ये खूप आवड आहे .
छान आहे क्रोशाचे आता जेव्हा म्हणजे घेता पण ना छा असं ज्यादातर.
नाही बाबा काय करायचा बई फोन कट करा, दहा मिनिटं होऊन गेलोत. कट करून लावा परत हो हो कट करून लावा परत.